हॅलो येतंय का हा येतय
हा येतोय ना
हो
काही नाही बसले तुम्ही काय करता
नाही काही नाही बसले नाही तर
च आवरलं प
हा हा
कुड म ते ब
हा मा ते डी का फोन काय नाही शल् पाणी सडीत ते
हा बल कडे
हा चिंता नाही झालं
हम्
बाकी तं काय चाललंय
का बसले त पाच
हा चहा पाणी झालं
नाही अजून
ेट राहत ग तुमचं झालं ना पप्पांनी आणलं होत मला
हा घरून आणता का मळ्यातच कधी तर
नाही घरून आणतो
हा
हम्म
आम्ही उशिरा करतो परार चार साडेचार पावणे बस वात
ह स घरी असल्यावर होतं तेव्हा मग माझ्यात पप्पा असले होून मग त्यांना लागवतो लवकर पप्पा असले का पप्पा बरोबर घ्या
हा
हम्म परी
पिऊ कपडे घाला तू हॅलो
पोरी कुठे म्हटले
आ
पुूर कुठ गेले
त्या पुरींच्या का काडतात काही का ऐकूया
आले क शा येत
हा आलंय ना शाळेतून तो काय त्यांसद्धा आगड चाललंय
हा
हम्
आध अस करती के नाही पणती
ं आल्यापासून खेळूच राहिल एक पेज लिहायचंय ते अर्ध लिहिलंय आणि अर्धा पाासून बाकी ठेवलं
हा ना
हम्म
थलास लावायचां ना
हो काय म्हणता
क्लास लावायचा ना म्हटज
लावायचा ना क्लास तिच्या बाबा पण त्या लावू लावून मग करी लावता का माही
मता महिन झालं ना श बरून
हम्म महिन झाला ना
हम्म लांब ये ते
आ
लावून द्यायचां ना मग क्लास
हा लावायच लागेल सांगल मी आता तेव्हा त्यांना दोन तीन वेळेस सारखं सांगून सांगून तेव्हाच लावायल लावतील.
हे आमच्या पोरांनासोबतच लावायचं ना म्हणजे सोबतच जाईल.
हम्म सोबतच जातील म्हणजे
हम्म
चालेल पाहते ना मी विचारून त्यांना काय म्हणताय काय नाही कुड लावी
तीत हम तिची फी आधी कमी होती आता एक एक वर्ष पन्नास पन्नास रुपये वाढ्तच चालली.
हा मग बरोबर ते वाढवीत्या आओ पोर जर वाढले ना लगेच
लगेच दरवर्षी पन्नास पन्नास रुपये वाढवीती. हम्म च्या वर्षी चारशे होती, आता लगे साडे चारशे केली त्याच्या आधी तीनशे ते पहिल्यांदा लाव तीनशे होती. लगेच साडे तीनशे केली, लगेच चारशे, साडे चारशे आत्ता
पहा बरं पुढच्या वर्ष लगेच पाचशे होऊन जाईल.
हा पण म्हण ते असं वाटत घरी आपल्याला एवढा टाइम नाय भेटत पोर एवढे घरी करून ऐकती नाही.
हम्, तिड गेले म्हणजे घाबरत्यात थोडे
हम्म, आण पोरमधी बरबर करित्या
हा
आमचे मग आता सगळे बसले का मग बरोबर करतय नाही तर लय गागत राहतोय.
हा पण तुमच्या माणसांना घाबरत असतील, ना आमचं म्हणजे घाबरत नाही कोणालाचनाही बाबाला नाही का पप्पाला नाही
आमचे नाही घाबरती कोणालाच.
हा ना
हम्म
लय गागट कराय लागतोय आणि त्यातल म्हणजे असं जेवण अन तेन त्यालाच लय टाइम होऊन जातो भांडे कुंडे आवरता करता नऊ दहा वाजत्या त्या त्याच्यानंतर एवढा एवढाच टाइम राहतो. म अभ्यास घ्यायला टाइम कमी राहतो. नंतर लगेच झोप लागती.
हा
हम्म बाकी
काय केलं म आज मळ्यामध्ये?
मळ्यात काय नाही कांदे भरीत होतो गोलटी द्यायची आहे नाय अजून राहिलं काही. ते मम्मी ना जायचं होत ना माहेरी मग ताई लवकरच गेल्या घरी.
हा का
हं मग ते एकटीला नाही न उरकत ते बाकीच शेन पाणी तेच करता टाईम झाला.
हा
बाकी
करीतो पण मा मी डायरेक उक्ती देऊन टाकीतो.
हा रोप टाकीना कीं ना
हा रोप टाखिले पण बारीक लय अजून रोप
हा
ते मळ्यातले मामा अन ते अ काय म्हणताय?
आमचे बारीक बारीकचे अजून
हा आमचं ही बारीकचे अजून
हं हं बाकी अजून काय म्हणती मंग
काय नाही मग
अ
काही नाही म्हटलं
ब्लाऊज म्हणलेल तसंच शिवायच.
अ काय म्हणताय?
सकाळी ब्लाऊज झालं का शिवून
हॅलो हा झाल. मधी मधी डायरेक कट होऊन जातो आवाज
रेंजचा प्रॉब्लेम येतोय ना त्याच्यामुळ आवाज मधी मधी ब्रेक होतय.
हा डायरेक ब्रेक होऊन जातोय.
हम
ब्लाऊज झाले शिवायचे हूक लावून ठेवले बसल्या बसल्या
कितीना
हम्म
हम हम
चालू राहतय एक एक दोन दोन मस करीत राहायची आता काही कामही नाही त्याच्यामूळ म
हम्म बरंय मग याचे बचत गटाचे पैसे दिले का नाही?
नाही ना दिले अजून
हा का
तूम्ही मला ताई जानारे त्या गेलाय नाही
हा त्या गेल्याच नाही तिकडं नाहीतर मला द्यायचे होते त्या ह्यांचे त्या आंटींचे पैसे ते त्यांनी माझ्याकडं दियलय
हा हा
ते द्यायचेत
हा ना परत मग या महिन्याचे नाही भरले तर पुढच्या महिन्यात डायरेक्ट चारशे रुपये भराय लागते
हा मी दिले त्या दिवशी त्या तिकडे गेल्या ना तवाच देऊन टाकले पण मग त्या आंटींनी परत माझ्याकड नंतर दिले ना ते त्यांचे राहिले म्हणून भरायचे
हा हा
अजून त्यांचा नंबर ग्रुपला ऍड करायचाय
हा- हा कोणत्या आंटी? त्या आपल्यासोबत होत्या त्या का हा- हा पण माझं -माझाही चक्कर होत नाही हो तिकडं एक तर सकाळीच आहे जायला तर ही पोर जाती निघून मग हिच्यापाशी कोणी राहत नाही
हा आमचे मग आता म्हणजे सध्या माया ड्युटी तिथं काल त्या मीटिंगला जायला होतं तिकडं त्याच्यानंतर मंग दुध घेऊन गेल्या मग टाइमच झाला त्यांचाही चक्कर नाही झाला
हम्म
कोणाक तरी गाडी असली की मग नेऊन द्यायला लागल
हा नेऊन द्यायला गेला का मग मला फोन करा मग माझेही देऊन टाकीन मी हा
हा चालल ना
म्हणजे कशी टेन्शन नाही राहायचं आणि एक तर ते एवढं आडवळणी आहे तिकडं तिकडं कोण- कोण
ना लाईन मधी डायरेक्ट अकाउंट ओपन नाही करल नाही तर मग आपण आपली -आपण इकडं भ -भरून टाकले असते इकडं सोपं आपल्याला तिकडं जाण्यापेक्षा
हा तिकडं जाण्यापेक्षा इकडं जवळच्या जवळ होईल त्या अकाउंटच काय झालं ग काय माहीती
अजून अकाउंटच ओपन नाही होयले
नाही ना कधी होतंय काय माहीती
काय माहिती त्याला कधीचा मुहूर्त लागतोय तेच म्हणले एखाद्या दिवशीये ना मिटिंग लावाय लागल
हा मीटिंग लावली म्हणजे मंग हा
ते कोण काय -कसं समजल नेमकं कोण कोण आहेत ते माहीती नाही काही काहीची नावही माहिती नाही
हा मग तेच ताई माझं कसं म्हणणं होतंय हा या महिन्यात मीटिंग लावली असतीच पण मग आता काय ज्यांनी -ज्यांनी पैसे जमा करून टाकले त्याच्यामुळं मग आपण काहीच तिघी चौघीच जणी राहिलोय पैसे द्यायचे
नाही आमचे दिलेय पैसे
हा तुमचे दियेले फक्त माझे आणि अजून कोणाचे तरी बाकीये
पण त्या आधी पल्या आंटीचे ते बाकी आणि अजून एक दोन जणी बाकीये त्या दिवशी ती माळी मळ्यातली यांचे दिले पूजा ताईंचे
हा का
आम्ही दोघींनी मग सोबतच देऊन टाकले ना
हा- हा
हम्म म्हणजे ताईंचं काम होतं तिकडं ना मग तिकडं जाणार होते मंग तसे त्यांच्या चरिले
हा हा माल म्हटले असते मग माझी देऊन टाकली असत.
असं काय माहिती मी पाहिलंच नव्हते ना तू नाही दिले असं माला वाटल तू दिले असल.
नाही ना माझ चक्करच नाही तिकडं मांजर पडत आलय जसं मेसेज टाकेल तशापासून पण मग चक्करच नाही झालं तिकडं
मला माहित नव्हतं बघ कोण जमा करत का मी मागच्या वेळेस त ताईंकडेच दिल होत.
हा हा
हम्म यावेेळेस परत त्यांनी ते माझे परत दिले ना म आता परत त्यांच्याक या महिन्याचे दिले ना मग म तवा त्यांनी ते दोनी नेऊन दिले.
त्याना ना पुढच्या महिन्यात लावा मीटिंग म्हणजे मग त्यावेळेला नेमक कोण कोणये कोण कोण नाही. हम् नंतरे परत काम चालू झाले का मग मीटिंगला जायला जमायचं नाही काहीच
हम्म त्या दिवशी मंग आपण किती चार पाचच जनी होतोना
चार पाचच जणी होतो.
त्याच्यामुळ बाकीच अजून कोणते माहीत नाही.
हम्म
आता दहा जणी पूर्ण झाले आज नच होते ना ते त्यादि अंटी आल्या मग त्या दहाजनी पूर्ण झाल्या.
बायका
हम्म
बच गागड चाललंय पुरींच
हा अले का आगड चालू आता जर मी म्हणून परत फोन केला तर व्हायचा का नाही व्हायचं
हा होईल.
हो नाही मला दिवस त किती फोन केला त त्याला तर
ह म कररततीला
अ
थांब पाच मिनटंनी करते करूक बण त ब